हॅलो, हम्म. ते काय दहा मिनिटच बोलायचंय म्हण ग म्हणून मग फोन कट केलो मी, सांगितलोच नाही तुला.
हा, हा.
असं तुझं पण जर राहिलं असल, तर तसंच करा. आपण कसं म्हणते कस कॉल कट करायचं. हा म्हणजे आपण ते आपल्या ते कसं एक टाइम कसं, फक्त पंचवीस ते तेवीस चोवीस असंच टास्क पूर्ण झालेत की नाही.
हम्म, हम्म.
ते असं म्हणजे एक पाच, सात, दहा, बारा सेकंद वाढलेलं त्यामुळेच ते टायमिंग कमी झाले बघ. हम्म, मग मी मला एक जण म्हंटली आज कि असं असं काय हे करायचं नाही, बोलायचं म्हटली बोलत राहायचं. आणि दहा मिनिट झाली की बरोबर कट करायचं. काय कट करतो हा बी तेन काय बोलत बसायच नाही म्हंटली‌. त्यांना कळत य की म्हंटली, दहा मिनिटं झाली असतील असं.
हम्म, हम्म.
म्हणून मग मी पण तुला सांगितलो नाही डायरेक्ट कट केलो.
चालतंय घ्या असु द्या.
हम्म. किती राहिल्यात तुझं टास्क अजून?
माझं ट्रान्स्क्रिप्शनच के राहिलंय.
होय किती केलीस?
एक हजार कितीतरी झालेत.
हो रोजचं पाचशेचं टारगेट हाय वाटतं हम्म. हो ते सोड तेवढं खरं जरा घरात असाल पाहिजे बाहेर वगैरे कुठे गेलं तर मग ते होत नाय, हम्म आता माझा आज
मग आज कसं माझा आज तरी दोनशे झाल्यात. आतारी नंतर आणि बसायचं आणि करायचं.
होय चालते की होतेय तेवढं करायलाच पाहिजे सोड आणि कायतरी एरर येत होतात तो हे झाला काय सॉल्व झाला काय?
होय होय झालाय झालाय.
हा तेच काहीतरी नेटवर्क इश्यू होता म्हणत होत्या मॅडम.
हो आ.
हम्म.
मा आता ह्या वेळेला कुठं पावसाळ्यात फिरायला तेन गेला नाही?
पावसाळ्यात कुठं नाही बी ये ना अजून आण तो पाणी ते वाढले आहे अगं नद्यांच्या पूर वगैरे आला. मला तर वाटतय ह्या वेळी ह्यावेळी ते धबधबे वगैरे पण चालू करणार वाटायला लागल.
आता तरी चालू आहे बहुतेक.
काय कोणाचं ठाऊक कारण मला को हे पुआ म्हणजे मध्ये पाऊस किती पडला पुण्याला, कोल्हा पहिला प मुंबईला वगैरे केवढा पाहि केवढा मुंबईला पण किती पाऊस पडलाय सवयत. ते रेल्वेच्या टपऱ्यांवरती तेन पाणी
होय होय ह्यावेेळेला बघ की हे हाय एकादशी हाय सगळे पंढरपूरला चालल्यात आणि आळंदीत अन हे हायस.
होय आळंदित होय की अगं सगळे लोकं एवढ्या लांबून-लांबून येणार आणि
हाव आपल्यातला सगळ्यांच्यात मोठा सण म्हटलं असं सगळेजण विठ्ठलालाच मानतात नाय. आणि एकादशीला सगळे जातात सगळे म्हातारे वगैरे हे कोण काय म्हणत नेते सगळे जातातच.
होय आणि ह्यावेळी जरा पावसाला लेट झाला ना ज जून मध्येतन पडला तर कस होतंय बरोबर ते. हां ह्यावेळी जुलै मध्ये पाऊस चालू झालाय त्यामुळे हे झाला आहे असं. .
काय आहेत सोडूया आता दरवर्षीचच आहे खरं ते. नद्यांमध्ये ते घाण वगैरे प्लास्टिक हे ते सगळं टाकतात क नाही सगळं सांड कचरा बिचरा त्यामुळे ते असतं सगळं पाणी लगेच पात्राच्या बहिर्याला बघते.
होय आणि कसं आता पाणी सारखं पूर येऊन गेलं नाही त्यामुळे सगळ्यात जमिनी पण आता ओल्याद झाल्यात. त्याचं पाणी असं बढून घ्यायचे त्याची कपॅसिटी संपली आहे सगळी.
नाही तर काय दर वर्षी पूर येतो एक वर्षा असं नाही की पूर आला नाय.
तेच की आता दरवर्षी जास्तीत जास्त का फक्त लिमिटच्या बहिर यांना खरं जा तरी आलायच होय पूरा आला म्हणायला येतच ते.
नाही तर काय आणि ते वाळू तस्करी करणाऱ्यांच्यामूळं वाळ तस्करी बंद झाल्यामुळे ते वाळू त्यांना दिसतीय तशीच राहत्या आणि ते म खोलगड भाग असला की कसं जरा पात्रात राहते गी
होय जास्त राहते.
होय तेच बई आज बघितलं कोल्हापूरला जाताना ते आपलं हे नसत पुलाचे पिलर नसतात काय
हा.
ते असं मला वाटते जरा कमी माझ्या उंची उंची धरलीच माझी.
हा
माझ्या कमरेचा जरा असते. कुठं बर वरती एवढंच राहिलय बघ.
होय
पिल्लर बुडायला होय. आणि शेतांमध्ये पण पाणी गेले ते शेतकऱ्यांचं ऊस वेगैरे सगळं नुकसानच कितं यांचा.
खरंच की नदीकडच्या लोकांच तरी लय हाल होतयं.
होयं अग आणि तिथं काय ते वैरण वेगैरे असलं तर पण ते जनावरां
नाही गं सगळं असं वल्ल वल्ल होतय किचकीच होतंय त्यात काढाय तरी कसं जाणार आणि पूर येऊन गेल्यानंतर नाय ते महिना लागते पूर्ण वाळायला त्यात इथलं सगळं घाण जायला
होय-होय बरोबर आहे आणि कसं पाणी असलं तर काय जायचा प्रश्नच येत नाही सोड.
हम्म होय.
ते बघितलं आज आणि त्या तिकडं सगळे ती उसाची शेती केले त्या गं. ते मात्रच होते तरी पण ओस
नाही आणि खरं उसच परवडते का कारण का असं आपण भाजी वेगैरे लावलो तर ते किती नुकसान होत. ते हे एवढं तरी होणार नाही नये.
होय भात वेगैरे लावायला पाहिजेत म्हणजे मग चाललं असतं खरं. पूर किती दिवस राहतोय त्यावर डिपेंड.
त्याला पण पाणी लागतंय खरं पूर्ण सगळं अखंड बुडलं तर कसं चालेल नाही त्याच्यात.
येते रे त्या आलाय वई तिथं जर आता किती जणांचं उस तेन बुडले सगळं. आणि जर असच जर कंटिन्यू राहिला तर रस्त्यावर पण ये
आमचं पण आता इकडं प सांगलीत पण येतं बै रूमच्या पाठीमत इकडं येतय. आता जर असच कंटिन्यू राहिला तर आम्हाला मग हो घरला जायला पाहिजे लवकरच.
तू जरा को म्हणजे कुठल्या एरियात .
का गं आवाज येई ना का?
कुठल्या एरियात राहतेयास म्हणले तू?
मी होय हीकडं ह्याच्याकडं गं सांगलीकड मेन स्टँड आहे क नी
हा हा.
त्यांच्या पाठीमागच आहे इकडं मग इकडं पाठीमागच कृष्णा नदी आहे नये.
ह माझ्या आत्ती पण तिथं ह्याच्या गवळी गल्ली माहिते आहे काय तुला?
नाही गं एवढं.
ते गणपती मंदिरच्या ती कडय त्या साईडला हाय ती तिच्या घरापसनं तर असं जरं तुझं जर म्हणजे असं स्लॅबच वगैरे मोठ जर उंचीवरच घर असलं नदी सहज दिसतं सहज न
होय होय अगं पाठी मगच आहे आम्ही हिथून चालत गेलो. तर असं एक सात आठ घरं सोडलीस की पाठी माग बघितलं तर नदी हाय सगळी.
होय तिचं पण लई जवळच असल्यामुळ पाणी लई येतय.
हा इकडं सांगली तर पूर्ण पाण्यात असते बघ कारण का नदी पण मोठी आहे इथं भरपूर आणि सगळं कसं हे डबऱ्यातच असल्यागत हाय सांगली त्यामुळं हा एवढा सगळा पूर्ण गावभग सगळा बुडतोय इकडचा.
होय नी.
होय. आमचं काय रूमवरती स्लॅपवर आहे त्यामुळे रूम तर काय बुडत नाही सोड ते आणि बरं आहे
खरं राहून काय करतेस खाली पाहणी असल्यावर
सोड खरं सामान ते भिजत नाही ग एवढंच
होय ते पण आहेच मग बघितलय की ते दोन हजार एकोणीसला पूर आलत पूर्ण सांगली सगळी पाण्यात होती नदी गडाच्या गावां जास्त जास सोडख
तरी आणि आपल्या गावातच घर तर काही कुठले बुडत नाही
तीच किती तेवढी रान झालाड्यातले आणि
कुठली आहे ती तेवढे बुडणारच सोड खर आपलं मेन गाव कुठं काय राहत नाही पाण्यात.
आमच्या इकड तर काय विषयी आमच्या इकडनं आलं तर इकडनं शिरडून कडनच आलं त आलं ते पण त्याला ले पोड याय पाजे
लई पुळयला पाहिजे हे महिन्यात बुडतय सगळं तुमच्या घरापर्यंत येऊपर्यंत
होय क एकदा त्या काळ्यांच्या घरापर्यंत आला नव्हता ते जरा असच की राहिलेलं फक्त तस अवघड आहे तरी आता आज नाही आहे, म्हटल्यावर एका दिवस एक दिवस जरी पाऊस नाही पडला तरी तेवढा जरा जरा तरी फरक पडते पाण्यात फरक पडते
हम्म हम्म
आणि पाऊस नाही पडला तर मग वरण धरणं तेनी भरली किती आणि सोडत ते वेगळंच
तरी आणि या वेळी दुष्काळ हाय म्हणत होते बघ बाई
होय
आणि पावशन तेच की आणि खरं पाऊस पडाला, बरं बाई पाऊस पडलेलं खरं ते दुष्काळ नको बाई दुष्काळ काळ छोटस असेल वे वे पाणी किती गरजेचं आहे
काय आणि ते काय म्हणत होतो मी जून महिन्यात पडला आणि म्हग नंतर ते सगळेजण खरते भरून काढलय सगळ आठ दिवसात
हम्म पेरण्या सगळ्या लांबणीवर राहिल्याल्या सगळेजण करून घेतले
होय होय पेरले पण झाले की आपल्या गावात ते भई मुगाचं म्हणालत
होय होय आम्ही काही केल नाही सोडा अजून आमच्या पुढच्या आठवड्यात करतील
होय ते कुणा कुणाच तर बघितल मी त्यांनी केल्यात
होय म्हणजे आमचं कसं ड्र्रीप इरिगेशन आहे ग तिथं हॅलो
हां बोलक ऐकालय
हा मग आमच्यात कसं ते ड्रीप आहे नाही मग एवढं काय पावसाचं असं काय वाटत नाही आम्हाला
हं हं
मग आता आम्ही भाजी लावली नई पूर्ण सगळं शेतात मग ते भाजी निघल्या शिवाय तर काय ते शेवा घालायला येत नाही
हो किती दिवस झालं मग भाजी लावून?
आता झालं येईल या रविवारी सोमवारी तर मम्मी म्हणाल ती येईल म्हणून आता
हम्म हम्म
असं एक हा असं निमम्या निम्म्या टप्प्यावर घातलंय ग एकदमच यावास नाही घातलं सगळ्यांच्या मध्ये थोड्या थोड्या दिवसाचा गॅप ठेवलय.
होय तसं पाहिजेच ग म्हणजे तोडणीला पण बरं पड
हम्म आम्ही कसं आ ती आम्हाला सुट्टी होती त्यामुळं माझा भाऊ तेन जात होतं ना शेतात काढायला त्यामुळे त्यांना मदत होत होत आता आमचं पण चालूच झालेय म फक्त मम्मी पप्पा दोघच की मग त्यांना त्रास होतोय सगळं.
हो हे सगळं बघायचं म्हटल्यावर झालं दमवते सोड.
आणि मग ते आणि मग निम्म भाजी राहिल काढायचं तर मग ते सगळं आणि निभार होतंय कडू लाग ते मग
होन कोण ते घ्यायला पण
हम्म म्हणून मग सगळ्यांच्यातच नेमं नेमं हे ठेवलेले दिवसाचा अंतर ठेवले.
हा हा.
तुमचं काय शेत नाही वाढतं हा हा चालते ठेव ठेव.